हॅलो हा तई नमस्कार कशा हो येतोय आवाज हा बोला
काय नाही म्हट आज एकवीस जूनन आहे गाडी बस आज
हा ना आज योगा दिवस आहे योगा तर केलाच पाहिजे त्याच्याशिवाय आता परर्याय नाही आहे कारण की आपली जीवनशैली तशी झालेली आहे धावपळीची याची त्या कष्टाचे त्यामुळ आपल होत नाही आहे. आपण करणार दहा. त्याच्यामुळ मग थोडस योग केलं तर आपलं शारीरिक जे आहे ते व्यवस्थित राहील. तर हा सगळ्यांनी केलाच पाहिजे योगा तुम्हाला काय वाटत ताई.
अ एकवीस जून हा दिवस आहे ना संपूर्ण विश्व जगभरात योग दिवस म्हणून साज- केला जातो निरोगी शरीर तसेच निरोगी मनासाठी पण योग अतिशय आवश्यक आहे. असं मला वाटत. दररोज योग केल्याने ना. शरीराला ऊर्जा तसेच मनाला शांती पण मिळते. सन एकोणविसशे पंधरा पासून हा योग दिवस आंतरराष्ट्रीय स्तरावर साजरा केला जातो. भारतीय संस्कृतीमध्ये योगाला खूप महत्त्व आहे आजच्या धावपळीच्या काळामध्ये आपण योगाच्या माध्यमातूनही ना आपले शरीर आणि मन निरोगी ठेवू शकतो.
खरी गोष्ट येत आहे योगा केला ना की आपला ताणतणाव जो असतो तो कमी होतो मानसिक जर आजार असतील तर ते कमी होतात. त्याच्यामुळे ना. ज मनशांती आपल्याला मिळते मेडिटेशन आपण जे करतो. त्याच्यामध्ये आपण एका ठिकाणी ध्यान केंद्रित करतो म त्याच्यामुळे जे मानसिक आपल्याला ताण येतात विचार येतात डोक्यामध्ये म ते कमी होतात. आणि शरीर तर चांगलं राहत राहत सुदृढ राहतच राहत. आणि कार्यक्षमता जी आहे आपली ती योगामुळे आपली वाढते दिवसभर कस आपण योगा केलेला असला ना. तर दिवसभर माणूस क- प्र प्रसन्न राहत प्रफुल्ल राहत. उत्साहित राहत म्हणजे आपल्याला पुढचं- पुढचं -पुढचं काम करायचं आता हे करायचं ते करायचं असं असतं म्हणजे अ कंटाळा किंवा आळस नैराश्य. असं काही येत नाही. त्याच्यामुळे आपल्याला खरंच गरजच आहे ब योगा करायची आणि आता तर आपल्याला सगळीकडे म्हणजे क्लासेस. वगैरे असतात ऑनलाईन असतात. आणि म्हणजे- घरो इथे असं घेतले जातात क्लासेस डॉक्- डॉक्टरस वगैरे जे आहेत. अ ते पण आता घेतात सकाळी म्हणा संध्याकाळी म्हणा आपल्या सोयीनुसार. आणि सहज आपल्याला- योग म्हणजे उपलब्ध होऊ शको बा तर आपण ते जाऊन करू शकतो आणि आप मनाला आणि शरीराला अस सुदृढ बनवू शकतो ह आणि म्हणज ज बसून सुद्धा आपल्याला म्हणजे आता ज्यांना काही पायाचा वगैरे प्रॉब्लेम आहे काही आहे असं ते काही काही योगा आपण बसून सुधा करू शकतो म्हणजे पायाच्या प्रब्लेम पण आपल्याला काही हे नाही आणि ते योगा केल्याने जे काही थोडेफार आजार वरे असतात ते सुद्धा आपले कमी होऊन जात चांदे दुखी झालं हे झालं गुड दुखी झा ते बऱ्याचशा प्रमाणामध्ये कामी होतात तर योगाचा फायदा म्हणजे सगळ्यांनी घ्यायला पाहिजे आणि योगा हा घरोघरी पोहोचला पाहिजे म्हणजे ऑनलाईन सेशन असून सुद्धा थोडं लोक काय करतात उठायच कंटाळा येतो हे होतं म्हणून मग ते टाळतात तुम्हाला जर एवढ्या सोयी उपलब्ध झालेल्या आहेत. तर त्याचा फायदा घ्यायला पाहिजे लोकांनी हा खरी गोष्ट आहे की नाही. आणि ते लोक करत नाही बरेच लोक हे करत. नाही मा आमचं हे दुखतं ते दुखतं. आणि प्रसन्न राहत नाही. तर मग योगा जर केला ना. तर ह्या सगळ्या गोष्टी होणार आहे.
हो बरोबर हा बरोबर आहे म्हणजे आपल्या रोजच्या जीवनामध्ये दैनंदिन कार्य करण्यासाठी स्वस्थ शरीराची गरज असते. योगामुळेळे. पण मोठ्या मोठ्या आजारांवर बात करू शकतो तसेच. मानसिक तता नाव सुद्धा दूर करू शकतो हो शरीर आणि मन दोघं पण सशक्त आणि समक्ष सक्षम करण्यासाठी पण योग असं नाही आहे. रामबाान उपाय आहे.
प्रसन्न राहतं अनिश म्ह म पण कर राहत आपल्याला अ हेल्दी तर राहतच राहतं पण प्रसन्न पण राहत. आणि त्याच्यामुळेच आणि आपल्या पुरातन काळापासूनच योगाचं महत्त्व म्हणजे योग साधनेचं महत्त्व आहे. आता पूर्वी लोक लोकांनी एवढं हे केलं नाही पण आता खूपच म्हणजे प्रचलित झालेलं आहे तर मग घ्यायलाच पाहिजे लोकांनी त्याचा फायदा करायलाच पाहिजे अशी गोष्ट आहे ना पण काही काही लोक बिलकुलच हे करत नाही. तस नको व्हायला अजून म्हणजे जास्तीत जास्त प्रचार व्हायला. पाहिजे योगचान लोकांनी प्रतिसाद द्यायला. पाहिजे त्याला
हा हो.
विषष्ट
योग ही भारतीय संस्कृतीची देणगीच आहे योगाचे महत्त्व भारताने संपूर्ण विश्वाला पटवून दिलेले आहे आता त्यामुळेच हा योगा दिवस जाग.
एकदा साजरा केला जातो तेच ना हम्. आपले पंतप्रधान सुद्धा योग योग करतात योगा करतात आणि तेथ म्हणजे रोजच तात नेहमी करतात आणि त्याच्यामुळेच ते असं म्हणजे किती तास काम करतात असं त्यांना थकवा कुठे जाणवतो असं म्हणजे थोडा वेळ झोपत असतील ते एवढा देशाचा कारभार सांभाळत कर म्हणजे काही हे नाही ना हे सगळं म्हणजे योगामुळे शक्य होतं भा या सगळ्या गोष्टी म्हणजे आणि योगामुळे काय होत आपण म्हणजे आहारावर पण आपल्या थोडस आपण नियंत्रण संतुलित आहार वगैरे घेतो ते करतो आणि त्याच्यामुळे आपण आपल्या शरीराला आपण हे करू शकतो आणि जास्त म्हणजे कार्यक्षमता आपल्या शरीराची आपण वाढवू शकतो कत्तो
हा
ह
प्र्रधान नरेंद्र मोदी यांनी हा दिवस आहे ना अ आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा करण्याचा प्रस्ताव मांडला होता एकवीस जून दोन हजार पंधरा रोजी पहिला आंतरराष्ट्रीय क्रीडा योगदीन योग दिवन. योग दिवस अ जगभरात साजरा केला होता. हां
तेच ना आणि त्याच्याहून तरी धडा घ्यायला पाहिजे किंवा आपले पंतप्रधान करतात. तर आपल्याला करायला काही हरकत. नाही आणि ते ज सांगताय आणि योगाचे असं काही दुष्परिणाम नाहीय कि बघा तुम्ही केल्याने त्याचे काही साईड! इफेक्ट होणारे वगैरे फक्त उलट चांगलेच फक्त इफेक्ट होणारे आपल्याला त्याचे चांगलेच परिणाम दिसणार आहे साईड इफेक्टस नाहीये असं म्हणजे की आता जिमच जिमला जातात काही काही म्हणजे मुलं वगैरे हे! तर ते सोडलं की मग- त्यांच आहे ते यश! शरीर वाढत किंवा हे होत आणि त्यांना ते प्रोटीनच वगैरे सप्लीमेंट वगैरे घ्यावे लागतात तसं योगामध्ये अस का! काही नसत ना किंवा आपल्याला अस! पेमेंट वगैरे घ्यावे लागतात. केलं किंवा हेच करावं लागेल. किंवा मग शरीरच वाढेल. असं नाहीये. उलट आपल्याला योग- योगा केल्याने सात्विक जीवन पण आपल्याला छान म्हणजे जगता येत सात्विक अन्न वगैरे खाऊन तर जर योगा केला तर अजूनच छान अजूनच शरीराला ते पोषक राहत. तर ह्याचा विचार लोक! लोकांनी करायला पाहिजे खर म्हणजे. आणि येऊन- येऊन योगा दिवस आपल्या राष्टीय दिन म्हणून जर साजरा आपण करतोय तर जास्तीत जास्त म्हणजे हे करायला पाहिजे आ रामदेव बाबांनी पण किती योगांचं योगासन म्हणजे! सांगितलेले शिकवलेले ते किती छान पद्धतीने- योगा करत- त्यात हां त्यांचे पण आहे मन - युट्यूब वर असतातच व्हिडिओ योगाचे! आणि सकाळी त्यांचे भान - सकाळी पण त्यांचे सेशन चालायचे. हा टी वी वर. टी वी ओपन असता. तर एवढे जर आपल्याला साधन उपलब्ध आहे तर आ - आपण त्याचा फायदा घेऊन योगा हा म्हणजे केलाच पाहिजे आपल्या शरीरासाठी!
हो आणि आजकाल आहे ना व्यायामात! च खूप महत्व आलंय अ का आ - अगोदर लोक का काय करायचे एकाच ठिकाणी बसून राहायचे टी व्ही बघणे किंवा अ मोबाईल बघून राहणे बराच वेळे एकाच ठिकाणी बसणे. आ! त्याच्यामुळे पण प्रॉब्लेम व्हायचे बरेच. कलो एसिडिटी गॅसेस वगैरे अशा हजार वेगवेगळ्या प्रकारचे तर त्यांनी योगा वगैरे केला तर त्यांना नक्कीच फायदा होऊ शकतो
हो
आजार असतात सुरकुत्या पडतात काहीना कंबर दुखी मणक्यांचे त्रास असतात काहीना ट्रेस असतो म मनक शांती साठी पण आपण योगा केला पाहिजे असं मला वाटत
नाही बरोबर आहे तुमच्या आणि त्याही पूर्वी कसं होतं शारीरिक कष्टाचे काम भरपूर होते आता शारीरिक कष्ट कमी झालेलं आहे धावपळीच युग यांत्रिक युग आहे आधुनिकीकरण झालेलंय अ त्याच्यामध्ये क कमी बौद्धिक ताण जास्त मानसिक ताण जास्त झालेला आहे आणि शारीरिक कष्ट क झा पूर्वी शारीरिक का काम असल्यामुळे काही त्यांचा व्यायाम तेवढा होऊन जायचा तर त्यामुळे शरीर पण सुदृढ राहाचं... आता आपल्याला... बसून काम आहे सगळे कम्प्युटर वर आहे हे ऑनलाईन... काम आपले सगळेे त्याच्यामुळे श शरीराची जी झीज व्हायला पाहिजे ना... ते ती हालचाल म्हणा... झीज म्हणा. होत नाहीये फक्त आपल्याला... कामाचा ताण येतोय. मानसिकता म्हणजे हे होत.. त्याच्यासाठी मग तण आपल्याला घालवण्यासाठी खरंच गरज.. योगाची कारण की योग... त आपण मेडिटेशन वगैरे केलं ना. कि मानसिक ताण पण आपला... मग कमी होतो. त्याच्यादवारे योगाद्वारे.. असे.. पूर्वी सारख्या जीवनशैली आता... आपले राहिलेले नाहीये ना... त्या दृष्टीने योगा.. महत्व आता आपल्याला जास्तच आहे... आणि अशी गोष्टी... तेे...
हम्... काही प्राणायाम वगैरे केलं तरी पण खूप फायदा होतो प्राणायामाचा पण..
हा श्वासोश्वासाला त्याला शुद्ध हवा जाते म्हणजे... शरीरामध्ये.. आणि मोकळी खा होते.... सगळ श्वास आपला जातो बाहेर निघतो सगळं हे तरी प्राणायाम पण आणि सोपे आहे ना अस... काही खूप हे नाहीे.. अ्या हा प्राणायाम.. वगैरे सोप आहे आणि आपण ओम वगैरे पण म्हटलं ना कि ते तेवढा वेळ आपलं हे होत.... त्याच्यामुळे पण ते ह चालेल हो हो मी चालेल चालेल. धन्यवाद